हॅलो
हॅलो
हा बोला
हॅलो
हॅलो कोण बोलतय
काजल पवार
हा हा मी पुष्पा सुतार बोलालोय
हा हा मी फोन लावलेला आत्ताच
हा हा ते रिसिव करायचं आम्हसीन काय ऑप्शन कळाला नाही हो
हम्म हम्म
हा म्हणता ना इकडून लावला आणि
हम्म
जॉईन जॉईन केल्या परवा मला जाऊ बाई आमची काल
हा हा ऋतूच्या वहिनीने ना
हम हा
बोला की होय जेवलो बघ आत्ताच तुम्ही
आम्ही पण आत्ताच जेवलो
हम्म हम्
हं काय करत्यात आता आहेत बघा झोपाय लागल्यात
हा-हा
काय करताय तुम्ही
काय नाही आहेत की घरीच आहेत.
हम्म
हा-होय बई
हा
फय काय म्हणलं काय दुसरं काय काम करताय जॉब वगैरे
नाही नाही हाऊस वाईफच आहे घरीच असतोय आधी जॉब करत होतो. आता नाहीे करत
हो
आता सध्या घरी हा
गावं कुठलं
गाव हेच आहे.
एवढ आहेसा होय तुम्ही
हम्म
आणि काय म्हणताय
तुम्हाला किती मुलं
मला एकच मुलगी आता एकच मुलगी आता हा हा प्रेग्नेंट आहे आता नववा महिना चालू आहे
व्हय
हम्म त्याच्या मुळं आता सध्या घरीच आहे
मत गर बिला दोन वरच
डेट दिल्या नेक्स्ट मन्थ ची दिल्या
कुठंय आहे तुमचं घर
आम्ही इकडे अ कोरुची मध्ये राहायला
गावात आहे काय माळावर आहे
इथच माळावर तुमच्यां शेजारी इथ तश वहि राहतात तेिथ प्रत्यक्ष वे राहतात तसच सगळी ओळख त्यात मला इथ तुमच्या घरात सगळे ओळखतात मला
व ह ह सध्या म आलो नाही थोडा तिकडा
आधी येत आधी येत तरी दादा दादा ओळखतोय म्हणा त्याला माझं नाव सांगितलं तर कळाल लगेच
अ ह ह काय नाव पूर्ण
काझच राम पव
ह आराम करत हा हा हा
त्यां लग्नानंतरच पवार आहे त्याला दादाला जर बुध म्हणून सांगितला क कळ लगेसत
हा हा गु्ी म्हणजे पलीकडची त घरातली होय अ मम्मी तचं नाव काय हे काय
दृश्यात
हा वर्षा आली हा बरोबर आलं लक्षात आलं माझ्या आत्ता अगं मम्मी पण ओळखतेयस की तुला
तेच म्हणाले मी वळखतायसा तुम्ही मला तरं आवाजवरन तुमच्या लक्षात आलोय.
त कोोतला गुद्दीी.
कोण नाही होय ते हि तर नाव माहितच नाही नाही कोणाला.
हा हा हाल मी काज लावत. मम मला आ नाही नाही काजल म्हणून, तिथं मी असल्यानंतर गुड्डी म्हणूनच बोलत होत.
सगळीच सगळीच तशी म्हणत्यात काही इथं कुणाला माझं नावच माहित नाहीे.
हवाय काय. हा हा हा
हम ते लग्नानंतर कसं काजल म्हणतात सगळी. हिकडं हिकडं तेच नावचचालं गुट्टीच म्हणतात सगळे. अजून पण कुणाला माझं नाव माहित नाही काय खरंय. लग्नात तवा कळालं भ्यास नाही लग्नाला आलो म्हणतात.
हा हा म तुला मुलगीचा मुलगा पहिला तर.
पहिली मुलगी हाय. आता पाच सहावं वर्ष चालूय. पहिली फलगे हतात. राहिले आता नव्वा चालू झालाय आजपासून.
बर्शीत उभ राहिलं का. काइ इकड आल्यात डिलिव्हरीला.
डिलिव्हरी ला आलो इकडं.
वी दिले होत ना.
होतय ते.
च कि जवळ करचे कसेच ना
होय.
हम्म हम् ह् ह खड ते
काही नाही आता सध्या बेड्रेस त्याच्यामुळे आता आता मी पण दोन चार दिवसच झालो, म्हणूनच तुम्हाला आता फोन करणार होतो मी. मला कालच वहिनीने सांगितलेली.
हम्.
तुमचं पण काल तिशी आल्यावर तिकड घातलंत ना नाव मग काल म्हणटली खूप ग संध्याकाळी
हम. म नवीनच झाली आता. आजच मी कॉल केलोय.
आज त बघितलं मला काल सांगितलं होती संध्याकाळी त्यांनी. खरं म्हंटलं तर वेळ मला आज दिवसभर काय वेळच मिळाला नाही.
हम्म.
त्याच्या आज जरा ब तिकड सासरवाडीला गेलेलो त्याच्यामुळे आज दिवसभर माझा तिकडेच गेलं. म आत्ता परत आल्यावर. हो हो.
बया तु स
जेवला सा का नाही.
नाही घातले सध्या आता. झोपयला पण बारा वाजतंय खरं. जेवण तेवढं झालय तिकडं इकडं मोबाईल बघत. बारा वाजत्यातच. हा
पण आपण काय तर ते द्यायचं पोरगी संघ झोप लागत नाही लवकर जरा असं तर जेवून तन फिरायचं फिरून झोपूस तोपर्यंत, बारा एक वाजतयं
सिजर हाय काय नॉर्मल हाय
पहिलं सिझर हाय
होय सिझर आहे आता बघायचा आता काय
माज केलंत प सिझर पहिला
ते पाणी चालेल अंगावरून
हम्
आणि ते कळाल नवत.
हम्म हम्म
म्हणजे घरात तर सांगितलेल मी मम्मी ला तेन त्यांना कळालं नाही सांगाल तो मी दवाखान्यात चला म्हणून त्यानी म्हणालती त असं दवाखानयात जात नाहीत लगेच पोटात पोटात ते दुखाल्यावर तीन जातात
हम्म
म्हणून त्यांनी नेली नाय तवा
दिवस भरले नव्हते का पूर्ण
भरलेले दिवस भरू न पाच दिवस चालतो थोडं
होय
हम् नऊ महिने पूर्ण होऊन डिलेवरीझालेली नऊ महिने पाच दिवस चाल
ह
पाचव्या का सहाव्या दिवशी डिलिव्हरी झाली.
हम्म
हम्म्
मग जायला पाहिजे होत तुम्ही नऊ महिने पूर्ण झाला असला तरी
म ते काय म्हणल असं पाणी चाललंय म्हणजे जास्त काय हे होत नसेल असं वाटतल ना त्यांना. सांगालतो मी घरात अस असा होत आता जात नाही अस म्हणजे पोटात वगैरे दुखत नाही कंबर काय असं दुखत नाय सांगाल तो तर ऐकली नाहीत नेलीच नाही दवाखान्यातच ते ते झाले ना पाणी मध्ये कमी पडलं नंतर न बाळ कोरडं पडलेलं ह त्याच्यामुळे मग बरी लवकर म्हणजे शिजर करायला लागल बा बाहेर यायला त्याला पाणीच नाहीनाय पूर्ण म दुपारी बारा वाजल्यापासून पाणी चाललेलं अंगावर
हम्
त्याच्यामुळे मग मग संध्याकाळी नऊ वाजता माझी डिलिव्ही संध्याकाळी नऊ वाजता केली म्हणजे नऊ तास गेलं
होय भरपूर वेळ गेले तुला.
त्याच्यामुळे मगती हो शेजर करायला पाहिजे
पाणीला म्हणजे
हो
पूर्ण कोरडं झालं नाही ते बर
होय पूर्ण नंतर बघ थोडं होतंर आठ नऊ तास गेल्यामुळे लगेच दवाखान्यात गेल्यानंतर ना तीन मिनिटात डिलिव्हरी केली त माझी
हो अस जाण म्हणजे काय तेस काय काय कास ना वर हम्मे
एकदम तस खाली बसून उठलेल मी फट
हम्
हो असं ह्याच्यावर बसलेलोस टोलावर भांडेला लतो आणि भांडे वासून एकदम उठलो ते उठल्यावर चालू झालं जायला हम्म
आ काही एकद काही नाही ब
आा
अस एकदम उटायचं नाही म्हणलं असयचं असटायचं
होय ते तेव्हा तस अचानक एकदम लक्षात आलं नाही मम्मी भांडी वाासून द्यालते आणि मी धुून घ्यालतो ते धुून जायला ग हमी
हम्म
झ उठल्यावर चालूच झालं
अरे बरं आहे मी काय झालं नाही
होय
हम् चांगले बरे आहेत
होय हाच
हम्म
जे म नच
त बरायता
होय हा
हम्म ह्
चाल ते वाठ
हम्म
चालतय ठेवू काय?
काॅल कर कधी पण हा.
हा हा
चालत ठेवू काय?
हा